लागला बाई अग माझे तीन कॉल रहिले अजून समजेणाच मला काय करू आणि बाकीच्यांचे पूर्ण झालेत वाटतं कोण ग्रुप व सगळ्यांना मेसेज करायला पण कोण रिप्लाय पण देई ना
हा
आता कधी पूर्ण होत्यात त्या वेळेला होऊ देत म्हटलं आणि गप बसले. म्हटल तुला एक त सडनली लावून तर बघूया म्हटलं आता कामं उरकली सगळी सर्वज्ञा झोपली.
हा
आणि लागले आणि लागला म्हणजे लावले आणि लागला बर झालं. पृथ्वी झोपली.
नाही हाय बगा खेळाय लागलेत.
म आता नवीन घर घेतल्या तिथं म्हणजे जागा हाय.
हो नाही अजून कुठ बदललंय हाय इथच हाय. म्हणजे हा हा हा हा ते चार महिने झाल ते तिथच आहे की ते नवीन घरामध्ये मोठं वन बी एच के नाहीये.
म वर आहे.
होय.
हा हा कितव्या मजल्यावर आहे.
दुसऱ्या
हा हा हा हा छान छान आणि ओंकार तुमची तिथली जेवण आवरली.
होनं चालू आहे बघा नाश्ता झाला सकाळी जेवण करायच आता
मंग मावशी न तू कधी येतीस.
बघूया आता वेळ मिळल तवा
तिघ पण या एक दोन दिवस
हो
इन केस समज ओंकार म्हटला नाहीच मला व्याप आहे तर मावशी अन तू तर ये.
हो हो
म रिथ्वीला घेऊन या किंवा मग तिला निवांत घालवून या खर या नक्की
हो हो हो चाल-
हं
तुमचं जेवण झालं जेवण झालं तुमचं
सर्वज्ञला तेवढं चारलय आत्ता सगळी काम आवरली फर्शी बिर्शी ही झोपली मग फोन लावले आता जेवायचं तीनला आणि म निघायचं कामाला
हो हो हा
हूं
दिदीकड काय गेलो नाय बघा
हूं हूं वैभवतेन बरं आहे काय ग
हो हाय हाय
कुठय तो आता
तिथंच हाय नव्ह इचलकरंजीत
अजून इथच हाय व्हय
होय आला नाही तिकड तो
हूं हूं
चल म्हणुन सांगालत त्याला नाही म्हणला त्याने
त्याच्या पाटमा एक बा माणूसच पाहिजे.
होय
आता कितवीला जायचा ग तो
आठवी ला
आठवी हो बघ की आठवीला जाणार पोरग आता तर त्याच त्याच उ टून आवरायाला लागलाय की नाही अजून
आवरतय तस
हा हा हा! तुझं आवरलं सगळं धून भांडी तेन.
हो झाले बघा.
हं हं! आणि तिकडं उन्हाळा का म बा. बाळू सर आले.
नाही हाय भावु.
म किती, किती मजली इमारत आहे ती.
तीनच.
ह ह ह
मग खाली व. हे मालक राहत असतील.
हो होय.
खाली मालक आणि तुमच्यावर पण एकजण राहतात.
नाही नाही तर तेरस आहे हो वरती तेरस आहे.
भारी की ग मग.
होय म वरती टेरेसला पण पत्र आहे वगरे सगळं.
हा हा हा! आणि हे. दिदी पण राहतात कीणी. ते पण लोय भारी वाटते बई तू जाऊन आलीस कधी. ते इतकं छान वाट. ते अक्षरशा एक खोली एवढं घर आहे का ते.
हा!
पाठीशन करून जरा म आडवी भिंत टाकून किचन त्याला लागून बाथरूम. आणि त्याला लागून. हॉल अस
अ तुम्ही आत इकडे इकडे पण येऊन जावा एकदा
की! येते अगं मला. नही रविवारची एकच दिवस सुट्टी मिळत्या.
हा!
हा ह्यांना आणि मला मिळून अस म जर कसं असत आम्ही दोघं कणी हेनी जातत सकाळी साडे आठ लागायची म आणि रात. तर येतात अ साडेसात ला वगैरे. कुठलीच बाहेरची कामं करता येत नाहीत आणि मग हेनी गाडी घेऊन जात. सर्वज्ञा ला उन्हात घेऊन कुठ जाऊ शकत
होय होय
की बाहेरची एकही काम होत नाही बघ
हा
म रविवारी आम्ही मी असं लिस्ट काढूणं ठेवतो कुठली कुठली कामं करायचित कुठला बाजार आणायचाय काय करायचंय कुठली साफसफाई करायची आहे. असय ते रविवारी आम्ही सगळं काढतोय असं
हा
मग काल जरा सकाळी वाडीला जाऊन आलो. म्हणजे इकड आल्यापासन वाडीला जायचं जायचं चालेलं ते झाल नाही आमचं वाडीला जाऊन दर्श आम्ही चार वाजता आलो मीरजत
हा
लई म्हणजे उन्हानी त्रास झालेला अ सगळे जणच झोपून टाकलो लय ऊन आहे ग लय म्हणजे लय ऊन हाय. आणि हिज सर्वज्ञा चा मदनच दंगा मला बागेतच नेत नाही मला खाली खेळायलाच नेत नाही. मला कुठं फिरवतच नाही मला काही घेऊन देतच नाही असं म्हणायला लागली आता आणि बाहेर घेऊन गेलं साई कसा करतोय माहितीये काय रस्त्याच्या मध्येच थांबतोय पाहिजे म्हणून पाय घासतोय बघ. जवळ जव तसं करायला सर्वज्ञा की मम्मा मला पाहिजेच हा आणि अब आता समज चारशेची वस्तू मागीतली तर तेवढे असली तर मी घेऊन पण देऊ शक ते ना ग पण समज इन केस एखाद घेऊन जरी दिले काय चारशेची वस् स्तु ती घरात येऊन चार तास सुधा चार तास सुद्धा ठेवत नाही नाही ती मोडूनच टाकती ती त्याची विल्हे वाट ट्टच जपून असं काहीच नाही आता तिला की नाय तो तो पंखा आणलाय ग कपील न ते बारीक पंखा नसतय काय हातात धरून बटण दाबायचंय आणि तोंडाला वारा तर ते कस रामचं बघून रडाली मला पंखा पाहिजे पंखा पाहिजे मग त्याचा मॉडेल म्हणून गेलाय अन हिला एक सेपरेट आणून दिलाय. आणि तो इथ आणि घरात तू वाढीला गेलोय. तो तीथ पाय घासून रडाली दुकानातला पंखा मला पाहिजेच मला पाहिजे पप्पा मग हेनी काय म्हणले पीलू घरी हाय की तू घरी ये म आत्ता पाहिजे.
हं हं हं हं
म्हणजे तिला कायतर सांगून आम्ही इतक म्हणजे दोघांना आम्हाला झोप त्याना काय सांगायचं? कशाला म्हणजे व्यस म्हणी करायचं ना?
होय.
म्हणून घेतलं नाई तर ती ऐके ना.
तर
नाई तरी पण घेतलंच नाई सोड. खरं तुला का एवढं सांगु पर्यंत घाम फुटला.
हा.
हम्म मग आम्ही जाताना सकाळी आंबोळेच केलेल मी. मग ते तिघ पण नाश्ता करूनच गेली हॅलो
हा.
आणि मग संध्याकाळी आल्यांतर पण आम्ही झोपून उठलो आणि साडेपाच सहाला आणि आंबोळ्याच करून खाल्लो.
हम
मग मम्मी कड हयांना जेवायला बोलवलेलं
हा.
मम्मीकड गेलो तिथन यायला वाजले साडे अकरा
हम् हम.
असं मग नाई रयवार कसा रव्वारी एक दिवस जरी बाहेर कुठ जायचं नियोजन केलं की नाई तू पूर्ण दिवसच
होय.
त्यामुळे असं वेळच मिळत नाई व्यवस्
आता उन्हासा तरी पण कुठे जायला पण वाटतं नाही.
तरी काल मी हयांना म्हंटलं होय. हो बई लय त्रास व्हायला उन्हाचा. तरी मी कालना हयांना म्हंटलं असं. म्हटलं तेवढं लय दिवस झालं. जायचं जायचं दर्शनाला. ते झालंच नाही म्हणले. जाऊन यावं म्हंटलं. हयांनी म्हटले बसने जाऊया. मी म्हनलं बसने जायला काय नाही बस एक तर वेळेत घावायला पाहि
हा ते शांत राहायला पाहिजे.
हे अजिबात राहात नाही अगं. म ऍक्टिवावरन गेलो. तरी पण ते. समाधान राहत. तस नई सोड खरं आपल, आपलं उरकता येत ना आपल आपलंस. पेस असतोय. तिथून लोकांच्या मन दंगा कराय तर काय, अग काय केली माहितीे, काय गाडी थांबवायला लावली गुलमोहराचं झाड बघून. गाडी थांबा तेची फुलं तोडून दे म्हणली नाही मी उतरणार फुलं. तोडून दिलं आणि फुलच खायला लागल्या. आग पिल्लू हे खायचं ये मला नीताई सांगितल्या खायचं अस. ते मला भूक लागल्या आण अगं मी आणि हेनी सांगून दमलो तरी येक तिन पाकळ्या सगळ्या तोडून खाल्ली पाच सहा.
म समोर एक बेकरी बघि तिला थांबवलं. म्हणलो तू काय काय खाणारस घे मग चिप्सचे दोन पॅकेट घेतली आणि ते द वीस रुपय वाला स्प्राईट घेतली.
हा!
मला म्हणतंय जरा थंड मला स्प्राईट पण घेऊन दे मम्मा. ते एक चिप स पॅकेट खाली एकच गुट स्प्राईट. पिली बग ते तिला जाईना. वी लय स्ट्राँग आहे आणि सांग ते म्हणायलय लय स्ट्रॉंग आहे मम्मा
गार पण लई देेऊ नका तिला
नाही नाही नाही नाही अग इथ फ्रीज नाही आहे आमच्यात फ्रीज नाही टी व्ही नाही फक्त दोन पंखे एवढंच आहे बघ इलेक्ट्रिक म्हणलीस आणि मशीन ते वॉशिंग मशीन काही मी दररोज नाहीच लावत सोड कारण की त्यात एवढी कपडे पण स्वच्छ निघत नाहीत आणि आईंना पण ते नाही म्हणजे आईना आवडत नाही म्हणजे कपडे स्वच्छ निघत नाहीत म्हणूनच तेनी म्हणतात. सोड मग कसं हातने धुतलेला भारी वाटयतेय मग काय लय नसतात सोड. आणि मी काय करते दोन रोज आली धूते काय आणि दोन तीन दिवसात एकदाच सगळी काढते माझी एक दोन जोड त्यांचे एक दोन जोड.
हम्
त्यामुळे दररोज असं काही कपड्यांचा ताण आहे असं काही नाही एकच दिवस धुते आठवड्यातन दोन दोन तीन वेळा होतात जास्त कपडे बाकी नु ओली पिळून टाकते असं कर
हो चालतय.
त्यामुळे काय वाटत नाही
आता आता हा कॉल झाला की नी आता नऊ मिनिटं झालेत. काय? लूला आनेक लावू काय? वेळ आहे का जेवणार आहेस?
नाही आहे बोला की.
मग काय करते हा कॉल ठेवते. हा सबमिट करते आणि एक लावते काय तुला. ला त का बघूया.
अ मग असं करा आता हे कॉल सबमिट करा. आणि एक अर्धा तासांनी करा म्हणजे लागल तू मग असं केलं की लागला नाही मगाशी.
नाही मी बघते तुला वेळ आहेय का एवढं.
हाय हाय.
मग मी काय करते ट्राय करते, लागला तरी इट्स ओके नाही लागलं तरी पण इट्स ओके.
हम्म चालत.
नाही लागत असेल तर मी साधा कॉल करतेच तुला.
हो हो हो हो.
बघूया मग. कसं होतंय.
हो.
थांबं एक मिनिट. आता नऊ पन्नास झालेत अजून दहा से सेकंद म कट करते. आणि मग सबमिट करते आणि मग लावते.
हो हो.
चालतयं ठेवू म.
हो हो चालत.